हॅलो. हा. हा, बोला. काय करा का नाही बघा. हाय बसलीय.
आम्ही बहिणी पण, जेवण बनवायचं चालू हाय. जेवण बनवते जरासं.
काय बनवणार आज?
काय? मटण.
हम्म. हम्म, हम्म.
मुलगा लय म्हटला होता म्हणून.
मटण कसं, बनवता तुम्ही?
आता.
मटन कस, बनव
मटण का नाही. कांदा कापून घ्यायचा.
हम्म.
त्याच्यामध्ये चटणी, मीठ वगेरे सगळं घालायचं. फोडणीमध्ये. फोडणीमध्ये सगळं, चटणी - मीठ वगैरे घालून घ्यायचं. अं, मटन टाकायचं धुतलेलं, त्याच्यामध्ये
हम्म. हम्म, हम्, हम. हम्, हम्म. ह, मसालामध्ये, मसाला काय - काय वापरतोय?
मायचं हलवायचं आणि त्याच्यानंतर मग मसाला, हे तिळ बी घ्यायचं. जिरं खसखस, मसाल्याची पानं
दोडे.
हम्म.
आणि आलं- लसूून. परत कोथिंबीर. हम्.
हम्, हम, ह.
परत हे सगळं घालायचं. आणि मसाला तयार करून घ्यायचा . तो न अशी धूऊन घ्यायच. नंतर मसाला तयार नाही म्हटलं ते नि काय होतंय. माहितेय, बारीक एकदम बारीक. हम. म्हणजे गॅस बारीक करायच. आणि त्याच्यावरती ठेवायचं ते. गॅस बारीक असला, तर एक - दोन शिट्या भरपूर होतं. दोन शिट्ट्यामध्ये, कामच होतं आपलं.
हम्म, हम्म, हम्म.
अ काढायचं. नंतर मग हे करायचं करायचं. एकीकडे आमटी करायची.
आवाज येत नाहीेये. हम्म, हम्म. हम्म. हा. हम्म.
आणि तुझं काय, चालूय?
माझं काही नाही बघा. अरे आ तर जेवण बनतोय.
तू काय बनवणार, जेवण आज?
जेवण क रे. दा - भातच की. चिकन ब चिकन बिर्याणी करताय का नाही तुम्ही.
चिकन बिर्याणी नाही करत मी तुला येते तुला येते.
वेहेज हो हो येते की.
मी साधी बिर्याणी करते ग.
मी पण ते वेज ब बिर्याणी पण करते चिकन बिर्याणी मटन बिर्याणी तिने पण करते.
मला ते येत नाही ग मी ते काय करते सांगू काय तुला. शारटट मध्ये काम करते म्हणजे मसुर अख्ख्या मसुर भिजत घालायच्या. आणि त्याच्यामध्ये कांदा कांदा अल्ला लसूण पेस्ट खोबरं हे सगळ घ्यायच आणि. अल्ला लसूण पेस्ट कांदा टोमॅटो.
हम्म.
ना आणि दुकान मधे हे भेटत ग. बिर्याणी मसाल्याचे पाकीते भेटतात. बिर्याणी मसाले जे पॉकेट असतात दुकानमध्ये ती घ्यायची या आमची
हम्म.
आणि आले असून पेस्टने मग तांदूळ काय करायचं त धुन घ्यायचं. त्याच्यामध्ये काय काय घालायचं तेलामध्ये सोपी पद्धथ आम्ही जे सांगणार आहे ती.
हम्म.
म त्याच्यामध्ये हे करायचं सांगितले तर कांदा घालायचा टोमॅटो घालायच. बिर्याणीची बिर्याणी मसाल्याची पॉकट होतयल क त्याच्यात. ठीक आहे अ बर बिर्याणी मसाल्याची पकट्या घालायचं आलं लसूण पेस्टच पकडे घालायचं. प्लस अ पानं असतत नाही ते मोठी पानं.
हा मसाली पना. हा हा हा हम्म.
लवण घालायचे दोन परत ते दालचिनी घालायची आणि मोठा वेलदोडा. आणि हेलं लसूण पस् बिर्याणी मसाल्याचे पापट घालायच आणििक्स करायचं फोडणीमध्ये.
हम् हम् हम.
तोडणीमध्ये मिक्स करायचा आणि नंतर तो भात त्याच्यामध्ये घालायचा.
हम् हम्म.
तो भात त्याच्यामध्ये घालायचा आणि फ्राय मारायचा.
हम्म हम्म हम्म.
फ्राय मारायचा भात आणि नंतर त्याच्यामध्ये त्याच्यानंतर बाईक सांगते मग त्याच्यानंतर पाणी होतायचं. पाणी होतलं की जरा अस हलवून घ्यायचं हलवून घ्यायचं. आणि कोथिंबीर कट करून टाकायची त्याच्यामध्ये आणि नंतर ककरचढाकून लावायचं आणि एकदम लहान गॅस करायचा. लहान गॅस करायचो आणि एक दोन चिड्या दोन शिड्या पडायचं.
दोन शेट्या काढायच्या.
हा दोन शिट्या काढायचं कुकर तसच थंड होईल आणि गॅस फास्ट ठेवायचं नाही ला बारीक ठेवायचं. बारीक ठेवायच दोन शेट्या काढयच्या.
हम्म.
ह नंतर पाण्याची सर्व करायची.
हम्म् मग त्याच्यावर आमटी बनवताय काय नाही आमट
आणि नाही नाही बनवायच असंच करायचं त्याच्यामध्ये तू कुठ कुठली पण भाजी घालू शकतेस. अं हे घालू शकतेस काय बोललीस तर अ हे आपत नाही का आपलं कायती काय बोलत ते होर म्हण.
ब बनश बनश
हा बिझनस असतात बघ बिझनेस ते बिझनस घालायचं. किंवा हा फ्लॉवर घालायचं, किंवा गाजर घालायचं. किंवा थोडासा बटाटा घालायचा. असं आपल्या मनाने काय परी घेतलं तर झाग परत आख्खा मसूर घालायच. ते हम्.
हम्म.
हो सगळं झालायच.
मी मी असं करतो तांदूळ वगैरे धुवून घेते.
त कोद पिलने कर कोध पल्या ना हो त ते
मी पण वेज सांगते बघा तुम्हाला रिटर्न वेज सांगते बघा रिटर्न
आता जि म जि म करते तसली.
ह हा.
हॅलो.
हा हा ती सांगते बघा हा यायला आवाज
सांग बोल बोल.
मी तांदूळ वगैरे घेते. हॅलो.
त
हॅलो.
हा सांगू बोलते पण हा हाय हाय इथेच आहे, मी बोल हा बोल आवाज येतोय.
यज करते हा याला.
हा घरचे त हम्म.
हम् घरचीच यूज करते मी दूधऊन म सो ख जर रा पा पूर्ण काढते त्याच्यातलं आणि अस चाळांमध्ये ठेवते पाणी हा आणि इकडे फोडणीला, कढीपत्ता, लहसूण, कांदा, टॅमॅटो, मिर्चीी, आणि खडा मसाला आपला अ हेच की दालचीनी
हम् हवा
लवंग, मिरी. हा बदाम फूल वगैरे असं टाकते वेलदोडे.
हा हां.
मसाला वेलदोडे आणि तेजपत्ता.
हा हा.
कडीपत्ता त अस सगळं फोडणीला टाकून मोहरी जिरं वगैरे, टाकून मण ते फ्राय करून घेते म्हणजे, ते तेलामध्ये तेल मात्र जला जास्ती घालते. ते म तेच्याात म्हणजे तील भाता म्हणत होय नंतर म एखादी भाजीं कटिंग करून घेय मग त्याच्या तां साईड ला एक भाज्या कटिंग करून घेते मी. ब बटाटे, फ्लावर, बिनिस
अह हा
काजर असं भेट अ म्हणजे वाटाणे वगैरे, असं भेटले ना. ते ते कट करून ते धुऊून ठेवते. मग ते फोडणी झाली ना. ते मग ते भा भाज्या, व्हेजिटेबल टाकते मी सगळे. फ्राय करते ते. म्हणजे त्यांना, हा हा तेला हम्म तेलात म फ्राय करून घेते, त्याच्यात ते. व्यवस्थित.
ओके, ह.
ते म ते झालं की, म त्याच्यात थोडा वा हे घालते. अ काजू वगैरे काजू. हो काजू पण घालते मी. काजू पण म फ्राय करुन घालते. म तांदूळ टाकते. त्याचे तांदूळ पण फ्राय करून घेते मी. तेलातच.
हा म्हणजे तांदूळ पण हलवत्या त्याच्यात
हा. आणि पाणी मी थंड पाणी घालत नाही. गरम पाणी घालते.
ह
हॅलो, हा गरम पाणी घालायचं. हा हा, गरम पाणीला म कसये. नाही गरम पाणी घालायचं. गरम पाणी घातलं ना तो भात एकदम ब एकदम सु
फुलून येतोय.
हा फुलून येतोय. अण मस्त. हा, अण मस्त होतोय तो. मग गरम पाणी टाकून, मी मग मीठ वगैरे असं बिर्याणी मसाला मी, क्चितच टाकते नाही तर, नाही टाकत मग.
हा.
बिरयाणी मसाला. म्ह नायतर मं अ हे घालते ना मी, गरम मसाला टाकते. त्याच्यात थोडा.
हा हा त्याच्यामध्ये. हा तेच बिर्याणी मसाल्यासारखा असतो. तोच ना.
हा हा हा. गरम मसाला टाकला ना, मग तेच्यात टेस्ट मस्त येते.
ह.
म दोन शिटीवर काढून म्हणा वरण मी करते. वरण बनवते मी, त्याच्यासोबत. मुलांना आमच्या वरण आवडते ना. त्याच्यासोबत.
कसं बणतेस म वरण.
वरण म हेच, मसू मसूर डाळ, मुगडाळ, तुर डाळ असं मिक्स करून. टॅमॅट टाकून कुकरला सिट्या लावून घेते. दोन सिटी दोन सिटी मध्ये म डाळ शिजली तर म. का लसणीची का मिर लसूण, मिरची आणि कडीपत्ता, मुहरी. फुडणी मारते. म ते डाळ टाकून फेट. डाळ टाकून म ते फेटून घेते डाळ. म्हणजे डाळ एकदम हे व्हायला पाहिजे. अम एकदम पातळ पण नाही. एकदम घट पण नाही. मिडियम व्हायला पाहिजेत. असे बनवते मी. म ते म ते मुलं खातात ना ते. त्या भाता सोबत म. त्यांना आवडत भरपूर. हा मुलांला तसच आवडत. हो मुलांना आमच्या तेच आवडतं. म ते मुलं आमची ते केलं की म, ते डब्याला पण घेऊन जात्यात. शाळेला.
हा हा.
आणि भात कस! दोन टाइम पण होतोय तो. राहतोय ना चांगला. फ्राय केलेला भात.
होय होय. चालत कि, दोन्ही वेळ पण खायला होत. सकाळी पण. आपल्याला पण होतो.
हम्म खराब होत नाही म त्याच्यावर मग पापड बी आणि पापड आणि लोणच आणि असलं ते मस्त होतय ते. हॅलो उडीद पापड उडीद पापड ह उडीद पापड पाहिजेत.
होय होय होय
ते छान होत आणि लोणचं वगैरे मस्त होत हम्म.
मग तुम्ही तुम्ही लोनचं केल.
हा लोणच केलेलं मी फक्त तेवढीच होती दहा पंधरा च फोडी होती.
हम्म
हॅलो तशीच केली बाई कशी तरी. अरे आवाज येतोय?
हा यालाय यालाय.
हम्म तसे दहा पंधरा फोडी होत्या अशाच केल्या कशा तरी. त्याच्यामध्ये घातलं धने, जिरं, मोहरी. परत मेथने गरम करून घेतलं सगळं आणि सगळं गरम करून घेऊन मग जरास तेल गरम करून थंड करून घेतलं आणि मग ते अ सगळा मसाला जो होता बडीशेप वैगेरे घालायचं त्या